हॅलो हा बोल पोरीने दार लावलं.
काय करू राहिली होती हा बोल ना काय करत आहे मग
काही नाहीय चाललं नातीसोबत खेळणं, हा
अ मज ते गेले.
भाऊजी भाऊजी जात बाई ड्युटीवर आता लाईट फिटिंगच्या लाईट फिटिंगच्या
हो ना चांगलं झालं ना,
हो ना हम्म हो संध्याकाळी सहाासातले तर.
हम.
हम्म इथं किती दिवस झाले बाई काम पाहून राहिल ते आत्ता भेटलं काम.
ह ना.
नाही तर त्या कंपनीतच होत पहिले. त्या कंपनीत नव्हतं एवढं चांगलं.
हो का इथं चांगलं भेटलं मना. हो ना घरी बसल्यापेक्षा‌.
हो ना काय करत घरी बसून करमत नव्हतं काही नव्हतं त्याले. हो का चिडचिड चिडचिड करत होते मंग घरात. हम्म तुझ काय चालू आहे.
का म्हण त ते होै जागे.
तेव मस्त माज्याेत‌.
अ मा नवीन भावजईच लग्न झालं तीही वेगळी झाली ती वेगळी झाली.
कस काय.
नवीनवाली म्हणलं तेी सहा महिने नाही जर. ते वेगळी झाली आता म्हणे वेगळी राहतो म्हणे.
हा.
हो मग आता काय करू म वेगळे राहतो म्ह. हो ना चांगली होती अरे दोघींना तिला बैकून दिलं असं.
हम्म.
दोघीना म्हटलं असं ना आम्ही नाही केलं तुच काल करत.
हम्म हम्.
ते ती प्रेग्नेंट होती हा एक महिना. प्रेग्नेंट होते ते.
हा.
आणि मग प्रेग्नेंट झाली त. रिपोर्ट घेऊन दे आता मला डॉक्टर न कामच नाही सांगितलं म्ह करायच.
हम्म.
का महिनात असले का डॉक्टर असं सांगते काय.
थोढ सांगतसते.
म्हणे मग अर्धे काम करा नाही तर मी वेगळी राहतो म्हणे.
हम्म.
मटले आम्ही अर्धे काम मही नाही करत भाई तू वेगळी रा.
हम्म
माझी बहीण आहे तस तिला
हो ना. हॅलो. हॅलो.
हॅलो.
हा बोल ना बोल.
माझी बहीण आलेली म्हटलं हो ना आली. ये एथ म्हंटले भाऊजी वरले. तर मग ते दहा हजार रुपये देत जाय.
हो अस.
दहा हजार फटलं दहा हजार रुपये द्या आणि ते हाताखाली कामही करा. हाय की नाही त म्हणजे दहा हजार रुपये देऊन कामही करा.
आ आता तूच सांग पैशे द्या न याच्या हाताखाली कामही करावं का या ले दिवस खली अजून लेकर ढाक चालू जायच हा पैसे द्यावानयचे पुढे काही करा म्हणून मबेन म्हणे राहु म्हणे मी पैशा येतो आपण वेगळं निघू आपण तिघी काही एवढं खात नाही म्हणे
तुम्हाला दहा हजार लागत पण नाही
अणि लागत ही नाय ना दहा हजार
उ दहा हजार लागत नाही तुमच्या तीघोले
यष्ना म्हणून वा आम्ही वेगळा निघाल आता एक महिना झाल वेगळा आहोत म ये नखरेच करते त सुनवार्या बिचारे त्याची जात दाखवतेस किती चांगलं रा
हो ते तर आहेच
पुळी सारखं पहा का बहिणी सारखं पहा ते आपल्या होतच नाही आता पैसे नसल्यावर ठीक आहे भाई आता पैसे देऊन ही गुलामी करावा यायची तुस सांग
बरोबर
अता आपण माझा भाऊ याच्या हाताखाली केलं मा तिला वाटलं सून मा हाताकाले केलं हिच्या हाताखाली करा
हो ना बरोबर आहे
सगळं खरे आमचं दुःख सुख खाणं पिणं म असं वाट जाऊतं बाई
हो ना
आता इथंचत आमचाच पैसा ना आम्ही च
हो ना
अपण मग वेगळं
ह जाऊ दे बाई तुम्ही तुमचं करून खा जाऊ दे
आम्ही काय तिघ्या जाईन चार पाच पोळ्या केल्या भाजी केली झाला आम्हाला काही टेन्शन नाही
हो ना
आणि किराणा ही नाही का भाली तई दहा दहा हजार रुपये किराणा भरो ना तर एक पिपा पंधरा चा पिपा फक्त एक महिनाचा आहे ह्यांना
बापरे बाप
ना अशीच उलट जाई जा नुसत्या भाजीतनी सुक्या भाजीत नी एवढं मोठं तेल आंजोळे आंजोळे बरसच बाज तोई तोै कोळैत रायतजे
बाप्पा.. बाप्पा..
पण पोड्यानी तेलाच्या वरून तेल खालून तेल म म मळमणच होय ते तेल खाऊ खाऊ
आमचं तर पिता आणलाय समजा आम्हाला चार पाच महिने सहज जाईल आरामशीेर
पाचनान झाले कि दिस झाला पाहिजे एकतीपा
हो ना
अजून म्हणे म आता ही खेळ्यातली पोरगी हीच्या बापाच्या घरी काही एवढे पीपे बा पाप लसुण घे
हम्म
जाणून करे तिला वाटलं अपल्याला कर आम्ही काहीच नाही म्हणून जाऊ दे बाई नवीन ने ना आहे काय बोला
ह तिला वाटलं हे असं नाही होऊन राहिलं
असं नाही होऊन रालं एकाहीच मरून नाही राहिला काही नाश त रा उघड करा मता इले डायरेक्टच मनाववा आपो
हो ना
मग आम्ही म्हटलं ठीक आहे बाई तू येतोय बा माझ भाावाचं म्हणण - त्याला वाटे ना दहा हजार रुपये आपल्याले तेवढेच पैसे शिल्लक राहाते
हो ना बरोबर आहे ना
ते ऐकच नाही मग काय करणार आ जाय न प त बायकोच्या मनान ऐक जा आमचं काय?
मग आता ते कुठं राहतात मग?
इथ साईडले दोन रूम आहे ना
हो का?
ह हा रूम आहे ना इकडे ते मुंबईली जायचे दोन रुमात मण आम्ही राहतो तू आली नव्हती का? तिथं आम्ही हा दोन रूम ह देवाची रूम आणि त आणि त्याच्या पलीकड त्या तिकडल्या साईडल्या ताईंन घेतल्या मग. ते गेली मुंबईली डिलिवरी मुंबई आता कशी गेली तर एकाच होती तर मायच भरशा टाकलं होत सगळं ना दिवस आहे तिला आता गेली ती मुंबईला
पोरगी तिच्या सोबत आहे मग
काई पुरेच नावठकलं ति ना मुंबईला एक वर्ष येत नाही म्हणे मी
निता कशी गेली.
टाकलं मलं त्या नवऱ्याच कोण करत म्हटलं तुमच्या बाहेर कामच करत नाही म्हणून त्याला डबा ला आला रेखा तिई जवळून
हम्म
रेखाताई जवळ डबा लावला मग त्याच्यासाठी हॅलो! ! कोण करा यायचं यायले बायकाच्या कधरा आपल्या नाही आपलं लग्न नाही होत का यायच्या हात प कामच कराव काय
नाही ना बरोबर
आम्ही आमचा खाऊन आम्ही न राहतून बाई
हम्म
जाऊ दे तुम्ही तुमचं करून खा
म टेन्शन नाही आम्हाला यायचं तुला टेनशन होत तिचा गणगोत तिच्या आई ये तिचा भाऊ ये करा त्याले पाहनचा करा चालूच जाऊ दे म्हटलं आता कोणी येत नाही काही नाही हो आता लगेच भिडली कामाला मग आता कुठं गेलं डाक्टरला सांगले काम नाही करा ना आता सगळं काम होऊन जाईल नाटक नाही का
नाटकच असतात हो त्याची.
नाटकं राहती, पण आपल्याला समजते ना आपण काय मॅट नाही ना.
हो ना.
म्हणजे
आमच्या इथं नाही आमचं बरं आहे जरा आमचं कसं अम्म वैष्णवी एकदम मस्त आहे. सगळं तीच करते मी काहीच नसतो करत अमृता सांगतच असल ना.
हो सांगते ना.
हम्म.
ते ना पण तुम्ही डायरेक्टच असे कसं नेणार आहे.
हो ना बरोबर आहे ना.
एवढ्या दोघ्या तिघ्या भावजाच्या हाताखाली राहिले या असच नाटकं, किती चांगलं राहिल तरी.
हो ना मागे तू किती संध्याकाळचा आहे स्वयंपाक करायचं आहे करायचं.
हो आयते ताट आयते जेवायला ते चार वर्ष दिलं ना कोण देते ओ ताई?
नाही ओ नाही.
म नुसतं पोरगंच घेऊन जाते म पोरगी कामच नाही करत आता दिवस होते ना आता सगळं काम कर आता करू
हम्म.
अं जाऊ दे. आपलंच उलट चांगलं म्हणायचं आता एक रुपया नाही द्यायचा आपणही
आता नाही त्याज आता काहीच नाही आम्हाला काय एवढे मोठे पैसे. नंबरला चार महिने पाच काम नाही चार पाच महिने. गॅस सिलेंडर भरला किराणा भरला गहू घेतले दोन पोते आता विशेष नाही वर्ष
हो ना बरोबर आहे.
संध्या सकाळी भाजी तेच संध्याकाळी खायची त्याच्यातली. संध्याकाळी चपात्या टाकल्या जा.
हो ना एक तर आईचं आईची तब्येत चांगली आहे आता?
हो चांगली आहे आता मदत ने चेक करायला नेला ना डॉक्टर म्हणे झालं म्हणे नेला आता आणायची गरज नाही म्हणे.
हा अमृता सांगते बाई मला. हम्म.
बाबा चांगले असून, ह आई तर बाबा चांगले होतील भाई धष्टपुष्ट चालते फिरते.
हो ना ते अचानकच झालतं बाई.
हम्म.
हम्म.
हम्म त्यावेेळेस तर महालक्ष्मी नाही आहे सपनातााईच्या इथं.
कशे येत नाही म्हणत तुम्ही हम्म हम्म.
हो ना नाही तर येत होतो आम्ही पण आता कॅन्सलच झालं.
मा का का मा
हो ना वैष्णवी दोन मिनट पाय पाहील ना याला
मला देता येत नाही मदत देता येत नाही का म्हटलं का महालक्ष्मीचीच वाट पाहा लागते.
नाहीव कुठ या बाई
हम्म
हम्म मग आताच येतो तो आपण महालक्ष्मीला हा कार्यक्रम राहते ते बाहेर माणूस येते
ह तसं नाही चांगलं वाटत.
हो ना
बरे वाटते
हम्म
ब ब ला तर बारीताईच माझ्याजवळ तुझा नंबर आहे मी रात्री करत होती कॉल पण मला आलच नवतो अजून
ह वैष्णवीला आलं नव्हतं आत्ता आलं वैष्णवीला नाही आला का वैष्ण
आल्या अमृता म्हणे तिथं जाय मधुराजवळ करून घे म्हणे आम्हाला सगळ्याला आलं तुला आलं नाही म्हणून मी इथ आली
मग मधुरान करून दिला आहे ना
हो हो
मग आलं आहे ना
म मघ आलो आता
हा मदुरान करून दिलं म्हणते आम्रपालेला
हो तिला स्क्रीनशॉट काढून पाठव मणा कसं काययचं मग ते सांगते
हो का बरं तिलाच लावाला लावतो फोन मग म
हो का म्हण ते नाही ते नाही ते नाही रेखा तही नाही करते
हम्म
अच्छा
कर कशी
म्हटलं बाई मागून बालिताईन अमृताांना केलं माजकून नाही झालं
हा
पहिले म असे म अमृता जाई म्हणे तिथं मी आली मग तथ
हा
येऊन आलेला होता फक्त मला समोरलं तेे कस करायचं त होता म
हम्म हम्म आता मधुरानच सगळ्याला घेतलं ना म्हणून मधुराला सगळं माहित आहे
हो तुला माहित आहे आपल्याला काही की नाही सम